होय तर, झालं त्याच आवरलं जेवलीसं ना?
हो हो हो हो झालं की सांगते बोल,
मी आज मसाले केले.
होय कसली गं!
हम्म सगळे मसाले असे करून ठेवायचे, आपल्याला जर पंजाबी आवडले तर पं पंजाबी स्टाईलची भाजी करता येती, शाही गरम मसाला कराय चं असेल तर, शाही गरम मसाला असं वेगवेगळे मसाले करून ठेवायचे. मग हा पंजाबी मसाल्यामध्ये काय काय? आ.
घरच्या घरी, आपल्याला बनवायला येतात.
हा, मग ते पंजाबी मसाला, करायचा असेल ना? तर आपण काय करायचं?
हम्म.
असे वेगवेगळे मसाले सांगितलेत त्यांनी.
आ हां.
म चार चमचे धने घ्यायचे पंजाबी मसाल्याला दोन चमचे जिरे घ्यायचे.
बरं.
आणि एक चमचा मिरे घ्यायचे. दहा लवंग घ्यायच्या, आठ वेलदोडे घ्यायचे. दोन मसाला वेलदोडे घ्यायचे आणि तमालपत्र असत ना, ते दोन घ्यायचे जावित्री घ्यायची आणि ते, असे मंद गॅसवर भाजायचे. खमंग असे करपेपर्यंत नाही भाजायचे
बर बरं.
आणि त्याचा अस सूवास यायला लागला ना, कि मग एक- एक पदार्थ बाजून, मिक्सरला लावायला घ्यायचा एकदम, सगळाच.
हम्म, हम्म.
चाळायचं. सगळं मिक्सर ला लावून झाल्यानंतर, तिची पूड चाळायची. बारीक परत ते वर जाड जाड राहिलं की परत ते मिक्सरला लावायचं असं पंजाबी मसाला केला. नंतर आपल्याला दुसरं पाहिजे असलं तर आप
धन्या मुळ खंमंग पणा येत असेल
हा धनीच एकदम खमंग लागते.
काय म्हणतो
नंतर तो, शाही मसाला कसा करायचा माहितीय का?
नाही ना, सांग ना.
अ त्याला काय करायचं, सगळ्या मध्ये हे मसालेइत न चेंज हे ब बदल होतात. बदल- बदल असतो. शाही मसाल्यामध्ये काय होतय, जिऱ्याचा फ्लेवर असतोय. आणि वेल दोड्याचा, नाही. फ्लेवर म्हणजे जास्त वापरायचे. हे स अ त्याचा सुगंध जास्त असतो, हा. जिऱ्याचा वास हां, जास्त असतो. दोन चमचे जिरे घ्यायचे दही मसाल्याला आणि आठ वेलदोडे घ्यायचे
हम्म ह.
दोन मसाला वेंलदोडे घ्यायचे
बर.
दहा लवंग घ्यायच्या
हम्म, हम्.
दोन इंच दालचीणी घ्यायची. म्हणजे नच म्हणजे आपले बोटाचे कंडेल असतात ह तेच ह मोजून आणि एक चमचा जायफळ.
हम् हम् हा हा तेच म्हनलं आता जा जायचं. कसं चमच्याने घ्यायचं.
जाय
हम्. आवाज जरा ब्रेक व्हाय लागलाय. हां.
अ आता येतो का व्यवस्थित?
ह येतोय येतोय
हा अर्धा चमचा परत जावीत्री घ्यायची,
हम्म हे सगळं भाजून घ्यायचंय का?
हो खमंग असं भाजून घ्यायचं हा असं. आ असं नाही नाही कोरडच घ्यायचं भाजून म ते तेलामध्ये जर आप पण भाजलं ना तर मग ते तेल कट झालं, की मग चाळायला येत नाही.
हा बरोबर हा.
हा मग एक अर्धा चम चमचा जावित्री घेतली नी परत, हो कोरडेच भाजून घ्यायचा आणि एक चमचा बडी सोप घ्यायची याला
हम्म हम्म हम्.
पंजाबी
मसाला केलात? नव्हती वापरलेली हम्म हम्मम.
हाय डिश म्हणजे जास्तीची हा. हम्म.
हम्म हम्म हम्म. म हा झाला कोणता शाही का?
शाहि मसाला हा.
हम् हम.
परत ते आपण मॅगी मसाला असतो, की नाही त्याच्यात बरेचसे प्रवा अस तेचं मसाले असतात फक्त तेच्यामध्ये जास्तीच त काय असतय म, हॅलो आवाज येतोय ना?
हां बोल बोल येतयं हां
ही मसाला असतो की नाही त्याच्यामधे असेच सगळे मसाले वापरलेले अस कमी जास्त प्रमाणात पण त्याच्यामध्ये काय जास्तीच असतयं लसूण पावडर एक आणि कांदाची पावडर एक
व्हय हा
ती बनवत नाही ना
ह
ते दुकानात मिळती काय काय विकत त्याच्यामध्ये मसाल्याची दुकानच उरली
हम्म हम
हं ते आपण त्यात आणून घालायची आपण म्हणतो की नाही मॅगी मसाला कस बनवू त्यात आपल्याला हा चांगला बनवतात फ्लेवर कस त्याचा स्वाद कसा येतोय. तर मग हम् त्याच्यात ते घातलेलं असतय.
ह
मग आज काल ती काजूकरी केली होती ना मी सिद्धेश सॉरी आवडते म्हणून हम् मग त्याच्यामध्ये ते थोडसं त्याला कि नाही गोड अस रशयावरती म्हणजे पंजाबी डिश कशी जरा गोड असते ना हम्म जराशी गोड
हा
हम्म ह शाही दम मसाला कि नाही जास्तीत जास्त ह्याच्यात वापरतात. मसाले भात
मग ते काजूकरी मध्ये कोणता मसाला वापरलास तू
अ रेस्टॉरंट सारखं करायचं तर जरासं वेगळा असतो ह्याचा काल एक मोठ मोठा कांदा घेतला.
अगं ह्यातला कोणता मसाला वापरलास का हे विचारते मी तुला
ह्यातला मी पंजाबी मसाला वापरला.
हा हा म्हणजे मग ती पंजाबी अ प्रकारची डिश तयार झाली का?
हा पंजाबी प्रकारचा पदार्थ तयार झाला काजूचा काजू करी काजू मसाला मग त्याला एक कांदा घेतला. ह अर्धा टोमॅटो घेतला एक आणि अं दोन तीन ल हे हा मसाला घातला.
हम्म हम्म
तो कांदा टोमॅटो पण करून ठेवला की कांदा टोमॅटो घालायचा आणि काजू थोडे घालायचे भाजून. ह मसाल्यामध्ये आणि ते मिक्सरला लावायचे कांद्या बरोबरच थोडे काजू भाजून वर टाकू मसाल्यामध्ये टाकायला ठेवायचे.
हा हा म्हणजे ते सजावटीला छान दिसतात का?
हम् सजावटीला पण आणि ती काजूची करी आहे म्हणल्यावर काजूच सगळे दिसायला पाहिजे.
काजू असायला पाहिजे.
हम काजूत मग आता एक दोन व्यक्तीसाठी करायच व्यक्तीसाठी करायचं म्हंटलं की एक अर्धी वाटी तरी काजू पाहिजे ते दोन तीन व्यक्तींना भाजी पुरतेती
हा हा
हम्म मग त्याच्यामध्ये नंतर अ फोडणीत घालताना पण आपण हे घालायचं जिरे मोहरी बरोबर की नाही अ काजूची पेस्ट शेवटी घालायची सगळ्यात
हम्म हम्म
हम् आणि नंतर सगळं झाल्यानंतर त्याच्यावर शाई घालतात शाई फेटायची अशी दुधावरची मलाई आणि ती घालायची वर्ण म्हणजे ते हॉटेल सारखं दिसते अस हो ते
होय ह ह सवीला पण छान होत मग एवढं मलाही एवढं स माल मसाला घातलाय म्हणल्यावर
करायला सांगितलं मला परत
हो ना ह
म्हणून म आता गडबड होतेने सांगितलं की म्हणून असे मसाले करून ठेवायचे पंजाबी मसाा शाही मसाला ज्यांना जो आवडतो तो घालायचा. थोडस काही काही जणांना पंजाबी मसाला म्हणजे आवडत नाही गोडसर असतो ना.
होय का?
म्हणून म दुसरा मसाला घालू शकतो आपण गरम मसाला परत किचन किंग मसाला घालू शकतोय.
किचन किंग मसाला आहेना रोज
आवाज मध्ये मध्ये ब्रेक कसा काय व्हायला लागलाय?
हो काय हा रोजच्या जेवणाला की नी किचन किंग मसाला घातला ना की चव छान लागते.
हो का मग त्याच्यामध्ये आपलं रोजचच जिरे, मोहरी, मिरे, मोहरी नसल जिरे, मिरे, लवंग, वगैरे अशी पावडर असते का केलेली?
हम त्याच्यामध्ये किती आस हम मसालेच पण कमी जास्त प्रमाणात वापरलेले अस आपल्या हेच सगळे मसाले आदळून
काय काय मसाल्यामध्ये कोणत्या कोणत्या अ मसाल्याचा म्हणजे आता समजा धने असले तर त्याचा जास्त अर्क असतो. काहींच्यात जिऱ्यांचा अर्क जास्त असतोय.
हम स्वाद. ते धनचा स्वाद जास्त असला की पण मग काही काही ना आवडत हे ना उग्र वाटते ते म्हणूनच फेम तरी खूप म्हणजे विचार करून वापरायला लागत. कोणत्या पदार्थाला कोणते मसाले जरा जरी एखाद कमी जास्त झालं तर त्याचा स्वाद म्हणजे खपत नाय त्याच्यात हम्म!
हम्म बरोबर आहे आणि आपल्याला समजा मसाले भात करायच तर त्यात गरम मसाला वापरायचा म्हणजे हेच अ धने पावडर, जिरे पावडर, लवंग पावडर, मिरे पावडर सगळ्यांचा मिळून एक गरम मसाला केलेला असते दालचिनी पावडर,
त्यांना आपल्याला जर गडबड असेल तर आपण अशीअखंडच घालायची एक दगडी
हा पण ते खडे मसाले घातल्यामुळे काय होत ते वाया जातात न.... कोणात काढून टाकतात....
हो काढून टाकतात पण गडबड असेल तर तो भात पण छान होतो तसा.... अस हाय.....
बर बरोबर.....
अखंड घातले ना त्याचा स्वाद उतरतो.....
हो हो....
तू बघ की आता मसाले भात करून त्याच्यातली दालचिनी काढून बघ? त्या दालचिनीला जे चव नसते त्यातलं पूर्ण अर्क त्या भातामध्ये उतरलेला असत......
ह ह ह चालते चालते झोपच..... टाईम झालं की नाही अजून?
हो झोपायची वेळ झाली आता तेच अस ते म्हणत.... ता उद्या काजूची मसाला कर म्हणून म्हणल....
चालते चालते झोपा मग लवकर आता.... उद्या बोलया आपण..... ठीक शुभ रात्री....
ओके शुभ रात्री.....